हॅलो
हॅलो
हा दिदी
हो हो बोल ना काय? चालू हाय हो हो आवाज येतोय तुझा बोल
हा मध्ये तूमी सांगत होता की तुम्हाला ते फेशीयलबद्ल तरी माहिती पाहिजे होती.
हो हो
मग मी ते माहिती देते.
हो ठीक आहे चालेल सांगा ना.
तुमची सिन असते तस ती मला सजेस्ट करते.
असं म्हणजे स्पेसिफिक टाईप अस काही नाइये बट थोडीशी ड्राय आणि थोडीशी ऑइली देखील आहे.
अच्छा कॉम्बिनेशन स्कीन हाय
हा कॉम्बिनेशन हाय म्हणजे कस होतय विंटर मध्ये ड्राय पडते आणि मग समर वगेरे चालू झाल ना ते स्वेट मूळ वगेरे मग ते ऑइली ऑली अस होऊन जात म्हणजे कॉम्बिनेशन टाईपच आहे.
च्छा मग ते नॅचरल आणि कॉम्बिनेशन स्किन असणार तर ते छान आहे उल्ट स्किन तुमची तर त्याच्यासाठी फेशयल अगर तुम्ही सांगितला तर तुम्ही आहे ना ॲरा कंपनीचे प्रोफेशनल किट यूज करा फेशियल किट
अँरा
त्याची लईच हा त्याची लई छान रिझल्टस हाय प्लस काय हाय आता त्याच्यामध्ये फ्रूटची हाय अँराप्रोफेशनल फ्रूट कीट हाय ते
ओके
हा आणि मेन ते किटमध्ये हाय ना तुम्हाला पाच अ पाच प्रोडक्ट असत्यात. पहिला तर क्लीनझर असतय आणि सेकंड असतय ते स्क्रब असतय थर्ड क्रीम आणि नी फोर्थ जेल असतय आ पाचवं जे असतय ते होतं फेस पॅक
ओके
मग काय होतय? फर्स्ट जे आपण अ पहिलं तर हय ना नॉर्मल पाणीन नु नुसतं फेश वॉश करून घ्यायचा पूर्ण वॉश करून घेतल्यानंतर हय ना क्लिनजर घ्या क्लिनजर घेऊन हय ना फेसला क्लीन करा. मसाज द्या. हां आणि मसाज कस दयायचाय तुम्हाला आता खालतून वरती दया म्हणजे अ खाचीन ते हेडपर्यंत कारण की काय असत आपलं खाली हृदय असत ते वरती ब्लड सप्लाय करत फेसला बरोबर हा म्हण अप पुन्हा त्याहून तुम्ही बघितल असणार जे ओल्ड लोक कठीन असत्यात ओल्ड मॅन लेडी असते त्यांच खाली स्किन अस अ लूज पडलेली असते बरोबर त्याच कारण काय आहे? तिने फेशियल तेन केलं असतं बट ते मे बी अ प्रॉप पर मेमध्ये नाही केलं असत आपण जर खालतून वर मसाज केल्यान आपली स्किन टाईट होते
मूप्तिहायं
तसं ते लूज पडत नाही मग त्याला आहे ना क्लिंजरचा ते मसाज द्या पूर्ण फेसला मसाज देऊन नंतर आहे ना ते स्पंज येते फेसेसस्पंज फेशलस्पंज तेजान पूर्ण त्याला पाणीमध्ये डिप करून आहे ना फ्ले- फेस
ओके. हम्म
हा क्लीन करून नंतर आहे ना स्क्रब घ्या स्क्रब आपला सेकेंड स्टेप असते आता स्क्रब काय करते आपलं जे टॅनिंग तेन असते ना त्याला काढते अ असं कसं आपण शरीर असं घासतो पूर्ण तर तसं ते आपलं फेसला घासते बरोबर आणि आपले जे खड्डे तेन असत्यात त्याच्यामध्ये डर्ट तेन असत्यात ते दाणे दाणे असतात ना स्क्रब मधी ते दाणे ना ते रिमूव्ह करते ते डर्ट
हा ते राऊंड टाईप मध्ये असं म्हणजे सर्कल टाईप मध्ये अस त्याचे
हा होय बरोबर ते तुम्ही बरोबर म्हणला ते दाणे टाईप असते सर्कल गोल
हा हा
मग आता स्क्रब तुम्ही जर केला ना तुमची पोर्स आहे ना ते ओपन पण होईल बरोबर आता तुम्ही तुमची जर सेन्सिटिव स्किन असली सेन्सिटिव्ह स्किन असली तर नुसत पाच मिनिटं स्क्रब करा फेसला कॉम्बिने नेशन आणि नॉर्मल जर असली तर तुम्ही ह दहा अ दहा मिनिट करा स्क्रब फेसला आणि जर तुमची ऑइली असली तर तुम्हाला पंधरा मिनिट स्क्रब करायला लागते फेसला
ओके.
हां नंतर आता आपले ते स्क्रबनं तर पोर्स ओपन झाले आता ते स्क्रबला पुसा पुसून आता जे ओपन स् झाले आपले पोर्स तेन तर आता क्रीम यूज करायची मॉइश्चरायझर क्रीम मसाज क्रीम म्हणून पण असते ते
हा.
ते क्रीम अप्लाय करून हाय ना, आता आपूण न कुणाचं तर माहीत हाय, असं स्क्रब करून ड्रायर होतिया पूर्ण स्किन
न हा म्हणजे असं बघितलंय मी, बट मी माझ्या फेसवर कधी ट्राय नाही केल.
बरोबर, मग आता तुम्ही जेव्हा स्क्रब करणार ना, तुमची स्किन पूर्ण ड्राय होणार. म्हणून काय? नेक्स्ट स्टेप जे असते ती क्रीम असते ते आपल्याला स्क ते ओपन जे पोर्स येते त्याच्यामध्ये जाते आणि ते ओपन जे पोर्स ये त्याला क्लोज कर ते आणि हायड्रेटेड करते आपलं स्किन ते क्रीम
बरोबर नंतर आ आता ते क्रीमन पण सेम खालतून वरती मसाज द्या प्रॉपर आणि प्रेशर पॉईंट अस तर सांगितलं तर आपले डोळे करत ते पण एक प्रे प्रेशर पॉईंट आहे. आपले आयब्रोज ते पण एक प्रेशर पॉईंट आहे. बरोबर आणि जॉ लाइन्स चीन ते प्रेशर पॉईंट्स आहेत तेला जर आपण तुम्ही तिकडं प्रेशर दिलं ना छान ग्लो येते आणि ब्लड सर्क्युलेशन पण वाढते.
हां आणि नंतर आता ते क्रीमला पण पुसा पुसूून येना पुसलं तर चालते नाही तर त्याचं वरतीच जेल अप्लाय करा थर्ड जे स्टेप आहे ते थर्ड जे स्टेप होते आपलं ते ज्याला अप्लाय करा जेलला आता जेल काय करते आपल्या स्कि स्किन आता तेवढं स्क्रब तेन केलं ना तर आपलं पूर्ण फेस आहे ना असं गरम होते
हो बरोबर
हां मग ते जेल अप्लाय केलं ना आता तुम्ही ऐकलं असणार कुलिंग जेल तेन येते नाईट क्रीममध्ये असं
हो हो ऐकलय
युज करत्यात हाय ना मग ते ऑइली स्किनसाठी पण बेस्ट स् आणि सेन्सिटिव्ह स्किन कॉम्बिनेशन स्किनसाठी पण बेस्ट आहे ड्राय स्किनसाठी पण बेस्ट आहे. असं काही नाई हा मग तुम्ही ते जेल अप्लाय करून सेम खालतून वरती मसाज द्या टोटल आणि काय करू शकता अजून एक सपरेट सजेशन तुम्ही जर फेशियल तेने केला नुसता रात्री झोपताना जर तुम्ही ते जेल पण लावलं ना
हा
जेल पण लावलं ना तरी पण बेस्ट आहे नाईट क्रीमसारखं
हां आता ते जेल लावून नंतर आहे ना लास्ट जे तुमचं येते ते असते फेस पॅक हां फेस पॅकला काय करा एक बाऊल घ्या. बाउलमध्ये विटॅमिन ई ची नाही तर विट विटामिन सी ची कॅप्सू ल येते माहितिये ना तुम्हाला?
हो हो हो बाहेर भेटते मेडिकलमध्ये वगैरे
हां मेडिकलमध्ये तीन भेटते मग ते विटॅमिन सी नाही तर विटॅमिन ईची कॅप्सूल तुम्ही पॅकमध्ये टाकून पण लावू शकताय बेस्ट असते. आता फेस पॅक काय करतोय दीदी आता आपण हे स्क्रब केलं मसाज केल तर आपली स्किन पण जरा लूज होत्या हा तेवढं घास ल आपण स्किनला कंटिन्यू अर्धा तास घासल तर ते लूज होत्या म्हणून ते पॅक काय करते ते सुकले की अस वाटते ना आपल्याला टाईट टाईट वाटते. स्किन हा. म्हणून ते स्किन हाय ना आपल्याला, ते स्किनला टाईट करतय पॅक. हा आणि जे अ समजा, जर तुम्ही पॅक लावलाय, जर सेन्सिटिव्ह स्किन असली तुमची तर काय असतय तिज वर? पपडी ते निघते म्हणून ते पॅकला हाय ना, तुम्ही नुसतं दहा मिनिट ठेवायचं फेसला आणि जर कॉम्बिनेशन स्किन असते. आता तुमची नॉर्म नॉर्मल कॉम्बिनेशन स्किन हाय, तर तुम्ही पंधरा मिनिट नाही तर, वीस मिनिट ठेवा. पॅकला लावून हा. हा आणि नंतर तर काय करा आत पंधरा - वीस मिनिट झाल्यानंतर, तुम्ही नुसतं पाणीच हा पाण्यामध्ये हात डीप करून आन डायरेक्ट मसाज करत, करत ते रिमूव करा पॅकला. डायरेक्ट फेशवॉश नाही कराय च
हा.
हा. मग ते रिमूव करून तुम्ही मसाज देऊन, नंतर तेला हाय ना, नुसतं नॉर्मल पाणी ना फेस वॉश करून घ्या आणि फेशिअल नंतर, फेशिअल नस नंतर तुम्ही, पाच या फिर सहा सात दिवस आहे ना. साबून, फेशवॉश काही सुद्धा युज करू नका.
फेसवॉश वगैरे काहीही नाही.
नाही फेशियल तेन केलं ना तुम्ही तर सात आठ दिवस आहे ना तुम्ही सोप या फिर साबुण असं फेशवॉश त काही यूज करू नका फेससाठी नॉर्मल पाणीनं आणि ते पण गार पाणीनच फेशवॉश करा.
ठीक आहे म्हणजे रिझन काय त्याच असं का करायचं?
कारण कि काय आहे आपले जेव्हा फेशियल केलं. तर ते जरा ग्लो येते पण प्रॉपर ग्लो आला आता तुम्ही विटॅमिन सी कॅप्सूल जेल क्रीम लावला तर ते स्किनचा आत हळूहळू जाते कारण की आपण वरतून मर्ज केले. बरोबर ते स्किनच्या आत जायला त्याला टाईम लागते तरीच म्हणतात की जेव्हा तुम्ही फेशियल केला ना तेव्हा दुसरं नाही तर तिसरऱ्या दिवशी ग्लो येते. हा आणि जर तुम्ही फेशियल नंतर शाबू केला की ते वर वरतुन सगळं क्रीम जाते नाही तर हे ग्लो येत नाही त्याचा काय फायदा होत नाही.
बरोबर
म्हणून तुम्हाला फेशियल नंतर ते नुसतं थंड पाणीन गार पाणीनं आणि गरम पाणी पण नाही ते जरा स्किन आहे ना चरचरते. म्हणून गार पाणीनंच फेशवॉश करून घ्यायचं टोटल.
ठीक आहे मी ट्राय करेन एकदा सांगितला त्याबद्दल धन्यवाद हो हो. हो हो मी त्याचा फीडबॅक नक्की देईन तुम्हाला.
हो, हो ठीक आहे, ओके दिदी थँक्यू ठेऊ.
हा ठेव.
हा.